हॅलो.
हॅलो, हां बोला मॅम.
आवाज येतोय ना माझा.
हो येते मॅम हा.
हा हो. कसं आहे, आता बघा ना, मी खूप दिवसातून तुम्हाला कॉल केला, याचं कारण मी तुम्हाला सांग आता सण आणि वारांचं म्हणजे आगमन झालेलं आहे, आता आपला म्हणजे भेंदूर येणार, हे ते आता सनवार तर चालू झाले, म्हंटलं मग, अग थोडं तुमच्याशी बोलूया, कसं कसं सेलिब्रेट करतात तिकडं, मी खेड्यात राहते. म तुम्ही शहरात आहात, तुमच्या तुमच्याकडे वेगळ्या प्रकारे, माझ्याकडे वेगळ्या प्रकारे, आपन सण आणि उत्सव साजरी करतो ना. तर मग मी इकडचं सांगते थोडंफार बेसिक, मग तुम्ही सांगा तुमच्, जे काही असेल ते, हा ठीके. आता सगळ्यात पहिला जो सण आता म्हणजे येणारा जो आहे तो, बैलपोळा म्हणजे बेंदुर. आता बेंदूर ब म्हणजे अ बेंदूर हा सण मुख्यतः आपला जो शेतकऱ्यांचा मित याच्या याला संबोधलं गेलेलं आहे, म्हणजे जस की बघा बैल हा शेतकऱ्याचा मीत मित्र का म्हणता? कारण तो दिवसेंदिवस किती म्हणजे शेतीसाठी ज्यातून आपल्याला अन्न मिळते. जो शेतकरी राजा, आपल्यासाठी, आपल्या पोटासाठी. लोकांच्या भल्यासाठी जो अन्न निर्माण करतो, त्याला जो मदत करणारा, जो एक मी मित्र म्हणजे पक्का पहिल्यापासूनचा मित्र म्हणजे बाईक होय ना.
हो मॅम हो बरोबर आहे.
त्या बैलासाठी एक दिवस विश्रांती देण्यासाठी बैलाला त्या दिवशी. म्हणजे आराम मिळण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असावा. आता त्या दिवशी बैलाला वेगवेगळ्या रंगांनी म्हणजे त्याची जी शिंग असतात. ते रंगाने वेगवेगळे्या सजवले जातात. आणि त्याच्यावर म्हणजे घोंगडे किंवा. चादर टाकून त्याचा योग्य प्रकारे शृंगार केला जातो. आता इकडे आमच्या इकडे त्याची दिंडी काढली जाते गावागावातून. आणि त्यात त्याला त्याची पूजा केली जाते हळदी कुंकू लावून वगैरे. आणि काही ठिकाणी तर त्याची म्ह. जे त्यांच्यासाठी काही वेगवेगळे कार्यक्रम वगैरे आयोजित केले जातात. जेणेकरून बैलांना म्हणजे बैल बैलाला बोलता येत नसेल. तो मुखप्राणी म्हणजे. असेल तरी त्याच्या ज्या भावना असतात ते काही लोकांना समजतात. म्हणजे मुक्या प्राण्यांना आपण आपल्या राष्ट्रात खूप सन्मान देतो, म्हणजे तो शेतकऱ्याचा मित्र आहे, आपला पाळीव प्राणी आहे. तो, त्याच्यासाठी हा सण साजरा केला जात असावा, होय ना.
होय मॅम, हो बरोबरे, हा.
आता त्यानंतर म्हणायला गेलं तर सौभाग्याचा सण, म्हणजे स्त्रियांचा जो सौभाग्याचा सण आहे. वट पौर्णिमा ती आता जवळ येत आहे त्यासाठी तर काही स्त्रिया. अ शॉपिंगला म्हणजे खरेदी करायला वगैरे जात आहेत अलीकडे वगैरे. तर तुम्ही बघताय की अं. अ किती काही काही ठिकाणी अ म्हणजे आपण गेल्यानंतर. म्हणजे स्त्रिया शॉपिंग करतात नऊवारी सहा वारी. नथ वगैरे त्यांचा जो शृंगार असतो त्या सजून जून व्यवस्थित म्हणजे असं म्हटलं जातं की जन्मोजन्मी हाच म्हणजे स्त्री जी असते जन्मोजन्मी तिला तोच नवरा मिळावा. अ त्यासाठी अ तुम्ही बोलता का त्या सणाबद्दल काही?
हो हो हो नक्की नक्की मॅम मी बोलेन तुमच्याशी त्या सणाबद्दल कारण का तुम्ही म्हणजेही मॅरड नाही मी मॅरिड आहे मॅम आणि अ मला नक्कीच शषणाबद्दल खूप म्हणजे चांगली म्हणजे माहिती सांगता येईल मॅम. मी सांगन तुम्हाला वटपौर्णिमा हा म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातला खूप म्हणजे खूप महत्त्वाचा सण मानला जातो. आणि जे काही म्हणजे जसं काही सावित्रीनी अ सत्यवानाला देवाच्या दारातून आणलं असं मानले जाते. म्हणून तो सण साजरा किंवा वटपौर्णिमा साजरी केली जाते, आपल्या महाराष्ट्रातली प्रत्येक ही वटपौर्णिमा अस वटपौर्णिमा साजरी करतात. आणि तिथल्या म्हणजे आपल्या ज्या काही महाराष्ट्रातल्या ऑल इ म्हणजे ऑल महाराष्ट्रातल्या जे बायक आहेत. त्या त्या दिवशी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या नवऱ्यासाठी जीवनदान किंवा त्याचं चांगलं आयुष्य जन्मोजन्मी हाच माझा नवरा. भेटू दे म्हणून त्या वडाच्या दाराला त्यांनी सापखेरे मानतात. फेरे बांधतात आणि हरे बांधतात परत त्या जाताना आता. फळ आता देवा त्या वडावर जातानंतर त्या सो इच्छ म्हणजे खु सर्वजे आनंदाने अ घरात जे काही दिवा म्हणजे आरती परत वडाच्या झाडाला फेरी बांधण्यासाठी दोऱ्याची गुंडी पुरत हळदी कुंकु अ दे वड्या झाडाला फळ असं हे म्हणजे तर पाणी पाणी घावी करण्यासाठी म्हणजे हे करतात प्रथम हा प्रथम त्या वड्यात झाडाला पुजतात. परत पाणी घालतात अ फळ ठेवतात. मग नंतर ते दोरा दोऱ्याने सात फेरे बांध. हे करतात नंतर जे काही तो काळा म्हण काळे दोरत म्हणजे काळे जे काही गुंपलेलं असते ते गळ्यामध्ये घालतात व प्रत्येक तिथे गलीतील किंवा आजूबाजीच्या ज्या बायका असतात तस त्यांना हळदी कुंकू लावतात त्यांना अं म्हणजे त्या दिवशी त्यामुळे म्हणजे खूप अ इच्छेने म्हणजे अ प देवाला फळ्या अर्पण करतात आणि सगळ्या हळदी कुंकाला येत असत आणि एकमेका गोळा होऊन त्यांना म्हणजे त्या दिवशी स्वच्छेने चांगला उपवास झाला. आणि त्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी एक एक जण संध्याकाळी सोडतात पण एक एक जण दुसऱ्या दिवशी स करतात. त्या दिवशी श्या मस्त व कि घरच्याना पुरण म्हणजे नवऱ्यासाठी गोडधोड करतात पुरण पोळी करतात त्या म्हणे पुरण पोळी बरोबर आंबरस असते आंबरस पुरण पोळी परत कटाची आमटी, मसाले भात अ सांडगे, पापड हे सगळं ताटाबरोबर मस्त पिकी लावून देव नवऱ्याला ते जेवू घालतात. व आपण स्वतः उपाशी नवऱ्या म्हणजे स्वतः नवऱ्यासाठी उपाशी राहतात म दुसऱ्या दिवशी ते उपास सोडतात. नवऱ्याचा द नवऱ्याचं दर्भायुष्य वाढवू दे आणि नवऱ्याची माझी अशीच प्रगती होऊ दे आणि जन्मोजन्मी मला हाच नवरा भेटू दे, असत ते ते व्रत करत असतात. आणि ह आता ह्या आ कज रिल्सच्या जमान्यात खूप म्हणजे खूप असा म्हणजे मी असं सहजच मोबाईल बघत बसत ते त्यावेेळेला तर मला असं खूप जणां की खूप बायका म्हणजे प्रचंड बायका सगळ्या कारण त्या व वडच्या झाडाला फेरे आणि त्याला फोटो व्हिडिओज काढतात. म्हणजे म्हणजे त्यांच म्हणजे खूप म्हणजे खूप अट्रॅ म्हणजे म्हणजे सण नसून हा खूप म्हणजे खूप म्हणजे बायका स्वतःच म्हणजे अ.
हो.
खूप आनंदाचा सण त्याच्याचा तो मानला जातो आणि स्वतः नटून थटून मस्तीपैकी आवरून. रेस बनवतात आणि नवह म्हणजे. ते म्हणजे जगासाठी किंवा त्या म्हणजे रेस मधून त्यांना दाखव म्हणजे हे तु प्रेम व्यक्त करत असतात मॅम आणि खूप हा खूप खूप छान सण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक सण आहेत. ते म्हणजे गण
हो जस की बरोबर बरोबर आता गणपती बद्दल मी थोड म्हणजे बोलते बघा मम काही ठिक त्याणी म्हणजे आता घरगुती जो गणपती असतो तो पाच दिवसांचा असतो बरोबर त्यानंतर जो म्हणजे बाहेर मंडळाचा असतो तो सात दिवसाचा असतो काही ठिकाणी नऊ ठा अव ं तो स म्हणजे कोणत्या भागात कशा प्रकारे साजरा केला जातो आता गणेश म्हट की मला एका व्यक्तीने म्हणजे बोलले की आपण तीनशे दिवस बातली शंभर दिवस बाकी असं तेटसच लावतो म्हणजे बाप्पा येणार या खुशीमुळेच किती लोक खुश होऊन जातात. त्यानंतर मग आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे अ. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं आगमन केलं जाते मंडळात मिव व जात गणत झालं तर एक वेगळा अनुभव म्हणजे. आपण रोज सकाळी लवकर उठून बाप्पाच्या आरतीसाठी तयार राहतो वेगवेगळे प्र ात बनवले जातात आता गणपतीचे आवडते मोदक त्यानंतर खपली गवा्हाची खीर त्यानंतर गौरी आल्या गौरी गौरीपूजन दिवशी भाजी. म्हणजे सणांच्या दिवशी वेगवेगळे खाद्यपदार्थ आपल्याला खा म्हणजे खायला मिळतात त्याची चव आपल्याला समजते मग तिथं वेगवेगळे लोक. पूजन दिवशी हाळदी कुंकवास येतात. येतात म्हणजे स्त्रियां एकत्र यावं म्हणजे स्त्रियांनी एक कुटुंबात किंवा समाजात एक चांगले वाट. वातावरण निर्माण करावे गौरीपूजन दिवशी तर वेगवेगळे कार्यक्रम असतात. काही ठिकाणी सत्यनारायणची पूजा. करून तेथे महाप्रद आयोजित केला जातो म्हणजे जेणेकरून भक्त जे असतात ते. म्हणजे व्यवस्थितरित्या जेवण ग्रहण करावे तिथे जाऊन म्हणजे वेगवेगळे सण जे ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या संस्कृती परंपरे. साजरी केले जातात. आता मॅम अन एक म्हणजे वेगळेच सांगायचं झालं तर काही ठिकाणी तर. दिवसा गणपती असतो हे तुम्हाला माहित असेलच. पण म्हणजे बघा ना दीड दिवसाचा गणपती म्हणजे आज बाप्पांचं आगमन होणार.
आणि उद्या दुपारी हा विसर्जन हा.
बरोबर म्हणजे हे किती ना पण त्या दिवस. म्हणजे त्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी आपण वर्षानुवर्ष वाट बघतो.
वाट पाहत असं हो.
बरोबर आणि तो येतो आणि तो जातो म्हणजे काही तुम्हाला माहित नाही पटणार नाही. ही एक मूर्तीच असेल पण काही लोक तर ना, ज्यावेेळी त्याचे विसर्जन करत आसल तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू एवढे येतात. कि त्यांना ते अणावर येतात म्हणजे? माझा बप्पा सात दिवस येथे होता मी त्याची सेवा केली त्याने माझं दुःख सगळं ते विसर म्हणजे बाप्पा ज्यावेळी आपल्या घरात येतात. आमच्या घरी गणपती बसवत नाहीत पण शेजारी जे आहे तिथे बसवतात. आम्ही तिथे रोज आरतीला जातो वगैरे पण त्या दिवसाची म्हणजे त्या सात दिवसाची धावपळ, हे ते बघून ज्यावेळी गणपतीचं विसर्जन केले. त्यावेळी खरच डोळ्यात येतात म्हणजे अ एखादी मूर्ती जरी आपल्या समोर असली तरी एखादा एक देवच, आपल्या समोर आहे म्हणजे गणपतीला सर्वश्रेष्ठ देवता. असे मानले जाते जे श्री गणेशाय नमः म हा बरोबर आहे श्री गणेशाय नमह म्हणूनच आपण सगळं कामाची सुरुवात जी केली जाते.
हो कुठले पण सुरुवात करताना पण गणेशाचे पूजन किंवा गणेशाचं हे करूनच पहिला सुरुवात करतो आप
बरोबर बरोबर म्हणजे बघा ना, वेगवेगळ्या सणांचं जे काही आहे तेेगवेगळं वैशिष्ट्य असतं. कुटुंबाने समाजाने राष्ट्राने एकत्र यावं. आणि हा सण जे उत्सव आहे ते आनंदाने उत्साहाने साजरे करावे. सगळ्यांपर्यंत ते जे काही संदेश असतात ते पोहच.
हो हे कस लोकमान्य टिळकांणी सुरू केलं, जेणेकरून आपले म्हणजे जे काही मंडळी आहेत. लोक एकत्र येऊन देवाची पूजा करावी. आणि लोकांमध्ये म्हणजे समजे चांगली समभाव व संभाव ह्य सिचुएशन म्हणजे तयार व्हा एकमेकांच्या प्रेमाची भावना निर्माण व्हावी. ही ह्या दृष्टीने लोकमान्य टिळकांणी गणपती पहिल्यांदा बसवला. नंतर इंडियामध्ये खूप म्हणजे, नंतर का म्हणजे, थोडा जसा काल सरत गेला तसा खूप, म्हणजे खूप, चांगला सण बनला गेला वर्षानुवर्ष लोक ह्या सणाची वाट म्हणजे गणपतीची वाट पाहतात. असते आणि देवाची श्रद्धा सुद्धा खूप लोक करतात गणपतीची मॅम
हो बरोबर आहे म्हणजे जसं की तुम्ही तुमच्या नांन, हा तुम्ही जस सांगित ला तस म्हणजे ते वटपौर्णिमेचं गणपतीचं हे सणांचं जे उद्दिष्ट वगैरे सांगितलं ते मला ऐकून छान वाट तुम्ही माझंही मत ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा मो मुल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असंच आपण बोलत राहू. मी करेन तुमशी कॉन्टॅटा थँक्यू मॅम.
ओके, ओके, ओके, मॅम ओके बाय हां थँक्यू हां.